हॅलो! हा आता ते बरब तो मला आता पाठव तेची रेसिपी. ह जरा अवघड आहे ती ग.
कुठली कोणती?
अ कार यग अ अलं मुघल सण
मुरग मुअसलम हा ते होय.
हा काय कच हम्म.
त्याची रेसिपी पाहिजे काय फ्रायची पाहिजे.
जरा सविस्तर सांग दोन्हीची.
ऐक ऐकू येईना सरळ मला.
दोन्हींची ग!
दोन्हीची पण
दोघींची ग!
बर बर मग चिकन फ्रायची पहिला सांगतो. रेसिपी हम्. किती किलोच करणार आहे फ्राय? अर्धा किलो करणार आहे का चालते की.
हम्म.
मग चिकन पहिलं आपल्याला. फ्राय साठी दोन्ही मिक्स चिकन घ्यायचं म्हणजे अ बोनलेस पण घ्यायचं आणि बोन असलेलं पण घ्यायचं दोन्ही घ्यायच मग चिकन फ्राय. करायसाठी ते चिकन घेतलं की धुऊून घ्यायच जरा ते स्वच्छ जर मोठ पीस असलं तर जरा हे करून घ्यायचं छोट करून घ्यायचं आणि चिकन मग त्याला काय करायचं चिकन अ चिकन धुऊन तेन घेत- ल्या आपण जे रेग्युलर चिकनला जस चिकन शिजवणार असतोय जस ग्रेवी साठी, मसाल्या साठी आपण चिकन शिजवते तस ते थोडस कांदा एक आता अर्धा किलो आहे म्हटलं एक मीडियम साईजचा कांदा चिरून कनी फोडणी तेलाची देऊन कनी त्यात थोडीशी हळद, मीठ घालून ते चिकन वाफवून घ्यायचं ते. अर्ध किलो चिकन आपण अगदी रस्सा ते करा नाही नाही रस्सा कराय च्च नाही म्हणजे हे करायचं म्हणजे थोडंच पाणी घालायचं. कारण नाहीतर मग पा पाणी जर जास्त घातलं तर होय नाही थोडं म्हणजे रेग्युलर जसं आपण शिजवते तसं शिजवायचं नाही. म्हणजे थोडं अर्ध कच्च पाहिजे त्याला पण जास्त त्यात पाणी घालायचं नाही जेणेकरून त्याच अरक तर मग ते सगळ्या पाण्यातच उतरून जातोय. म्हणजे रेग्युलर मसाला करतोय तसं नाही करायचं. मग ते शिजवून घेतलं की तवर इकडं फ्रायला आपल्याला तयारीला. हा स्टॉक नको, स्टॉक कसा आहे केला की आपल्या तेज काय राहतच नाही आरक मग ते फ्राय त्याजी चवच उतरत नाही असंय मग अ त्यासाठी आता अर्धा किलो ह म्हंटल्यावर आपल्याला फ्राय करायचाय. मग कांदा घ्यायच चे चार कांदा घ्यायच मिडयम साईज आणि आपण जसा खायचा कांदा चिरतोय, खायचा लांबडा कांदा. आपण खायला ज्या वेळी चिरत असतोय तसा कांदा चिरून घ्यायचा तो. कांदा चिरून घेतला की अ आपल्याला त्यासाठी एक जर तीखट जास्त पाहिजे असल तर मीर ची आणि मसाल्याच प्रमाण जास्त आहे आणि शक्यतो फ्राय तिकटच असतय. तिखट चांगलं लागत मग एक चार-पाच मिरच्या एक इंच भर आल्लं, एक सात-आठ लसूण पाकळ्या. आणि हे सगळं कणी मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याची पेस्ट करून घ्यायची जरास पाणी घालून मग कांदा ते आता फोडणी द्यायचं आपल्याला फ्रायचं चिकन, त्याला काय करायचं पहिला अ तेल घ्यायचं एक-दोन, दोन मोठ चमच तेल घ्यायचं. त्यामध्ये तेल ताप ल की जो आपण लांबडा कांदा चीरलेला असतो तो त्यामध्ये टाकायचा. जरास असं गुलाबी सरळ परतत आला की त्यात आपण काय करायचं एक मूठ भर कोथिंबीर आणि एक प तसत एक आठ दहा हेजे. पुदिन्याची पानं बारीक चिरायचीत पूर्ण ते व मु पुदीना आणि कोथिंबीर त्या कांद्यात परतायचे आणि ते परतलं कि मग लगेच मग ते आपण पेस्ट केलेली मिरची अल लसूणची ती घालायची. ची त्या मध्ये थोड आप - पल्याला आता चवी साठी कणी त्यात एक्स्ट्रा म्हणजे कस तेलात तस परतयच्या वेळी काजूच तुकडं घालायचं काजू त्यान जरा म्हणजे एक वेगळच चव येत्या काजू घातलं की ते काजू ज ह. भाजून झालं की ते सगळं झालं की त्यात आपल्याला ह्याच्या महालक्ष्मीचा कणी अ चिकन मटन फ्राय मसाला मिळतोय महालक्ष्मी चाच घ्यायचा महालक्ष्मीच म्हणजे रेडीमेडच त्यो म्हणजे कसा चांगलाय. मसाला म्हणजे सगळ्या फ्राय मध्ये आ आता मी वापरतो त्यामुळे ते कस म्हणजे त्यो बेस्ट म्हणजे एकदम चांगले चव बीव कणी चांगल येत्या आपल्या चिकन फ्रायला त्यो त्यात घालायचा अख्खं पाकिट घालायचं ते म्हणजे एक प ते हा अर्धा किलोला ते एक पंधरा रुपयाला पाकिट येतेय. ते घालायचं पाकीट. आणि मग जरा असं कसुरी मेथी घालायची जरा असं धन - पूड घालायची एकच एक एक चमचा घालायचं ते सगळं ते सग गळ हलवायचं आणि आपण आता ते चिकन शिजवलय तेजाच स्टॉक पहिला वतून काढायचा आपण एका बाग दुसऱ्या भांड्यात. आणि राहिलेला जे चिकनच पीस अस पूर्ण आपल्याला ड्राय पाहिजे त्यातलं जरा पण ठेवायचं नाही. त्यात स्टॉक आणि मग ते चिकनच जे हा त्यो पण पूर्ण काढायचा मग ते राही राही राहिले ते भांड्यात जे चिकनचे पीस असतात ते त्यामध्ये मी मिक्स करायचं म्हणजे आपण ग्रेव्ही जी कांद्याची केल्या ना फ्रायची त्यामध्ये ते परतून घ्यायचं चांगलं आणि अगदी एक पाच ते सात मिनिट परतलं की तसच जरा ठेवायचं कारण म ते वाफेवर जे आपण पहिला शि चिकन शिजवलेलं असतय ते परत लव आणि राहिलेलं जे चिकन आपलं शिजणार असतय ते त्यामध्ये आणि शिजून जातेय आणि तुम अ तुला जर ऍडिशनल ह्यात जर आणि जरा टेस्ट पाहिजे असली तर काय करायचं फ्राय केलं आता आपण खाणार आहे त्यावेळी आता गरम करून घेतोय त्यावेळी की नाही एक बटरचा तुकडा घ्यायचा. आणि त्यो त्यामध्ये मिक्स करून जरा गरम करायच म्हणजे आणि जर आपली - टेस्टी हो त्या आणि त्यावर मग कोथिंबीर भुरभुरायची झालं की बिर म्ह - - म्हंजे आपलं चिकन फ्राय म्हणजे रेडी होतय तयार आणि चिकन फ्राय कसाय चिकन फ्राय कसाय चिकन फ्राय हा स्टार्टरचा प्रकार आय. ऍक्च्युली म्हणजे चिकन फ्राय खा नुसतं खाणारीच जास्त जण म्हणजे असं ते आपल्याला त्याला भाकरी, चपाती बरोबर पण चालतय, खर ह्याच्या म्हणजे नुस तर खायला म्हणजे सगळ्यांना आवडत ते, ते. असं डिश मध्ये नुसतं घेऊन खायला आणि सेम आता जे चांगलं, ते सेम प्रोसेस आपल्या कणी परत ह्याच्यासाठी पण म्हणजे मटण जर करायचं असेल तर मट मला पण सेम हीच प्रोसेस वापरायची फक्त चिकनच्या ऐवजी आपल्याला काय वाप लागणार, मटन वापरा लागणार एवढच प्रकार हाय मटनला फक्त काय
तेला मटणाला, हम्म
नाही, मटणाला तेवढाच चालतोय पण कसं असतंय मट मटन काय असतय, मटन म्हणजे लगेच शिजत नाही.
त्यामुंळ मटण शिजूऊन घायला, आपल्याला वेळ लागणार हाय, जर आपल्याला फास्ट मध्ये पाहजे असलं तर सरळ कुकरमध्ये कधी लावायचं नाही मटन कारण कुकरमध्ये जर लावलं मटण तर कु कुकर मध्ये जास्त गिर शिजण्याची शक्यता असतीया, म त्यापेक्षा आपण वर हा आपल्या कस वर भांड्यात जर शिजवलं मटण तर म म्हणजे म्हणजे वेळ लागतोय पण चांगली चव येत्या परत आपल्याला पाहिजे तसं असं तुकडा खाऊन म्हणजे तुकडा पडायला पाहिजे प्रत्येक पीसचा तरंच ते त्याच म्हणजे चव ओरिजिनल लागत्या नाहीतर मग ते लागतच नाही आपल्याला म्हणजे चांगलं अस ते मटन त्यामुळे आणि मटणाला आता आपण चिकनला कशे चिकन ला म्हणजे कस एक दहा दहा मिनटं नुसतं शिजवलं तस मट मटणाला नाही शिजवून चालणार आपल्याला मटन ला कस आहे किमान एक अर्धा तास तर मट टन ते शिजवायला पाहिजे अर्धा पाऊन तास कारण कसं आहे कच्च रा राहिलं तर ते चांगलं लागणार नाही पण अ पण शक्यतो मटणाला एक हाय बघायचं फ्राय करताना म्हणजे फ्राय जर करायचं असल मटण तर त्याच्यासाठी पण कनी पीस असण्यापेक्षा कणी जे आपल्याला मटनमध्ये सीना चॉप्स वगैरे असं मिळतय म्हणजे त्याचं ते असं बर कड्या असतात ना त्याच हा त्याच आणायचं आणि त्याचं ते लांबड लांबड त्यांच्याकडन पिसेस करून आणायच कारण ते फ्राय मध्ये एवढं चांगलं लागत तय म्हणजे हाड पण असत्यात मऊ पण असते त्याला आणि ते म्हणजे चवीला लय भारी लागतय त्यामुळ आपण त्यांच्याकडन मागतानाच कणी म्हणजे सीना चॉप्स द्या म्हणून सांगायचं म्हणजे खास फ्राय साठी जर आपल्याला मटण पाहिजे असलं तर तेे एक लक्षात ठेवायचं की सीना चोप्स मागायचं कधी पण कारण ते बाकीच म्हणजे त्याच बाकीच पण लागते चांगलं पण शक क्यतो फ्रायसाठी सगळी जण तसंल वापरत्यात सीना चॉप्स वापरत्यात
हम्म हम् आणि ते नाही तिखट जर जास्त
हा
न्हवं तिखट तर जास्त पाहिजे असेल तर मग अ लाल तिखट वापरायचं का मिरचीच
नाही नाही नाही आपण मिरची म मिरची तेवढीच वापरायची पण मग लईच जर तुम्हाला झंझणीत पाहिजे असल तुमच्यात जर आवडत असल झणझणीत तर मग आपण लाल तिकड म्हणजे बुक्का आपला असतोय नाही तो जरी वापरला तरी चालतय मग त्या त्या मसाल्यात आ घ मसाला तर ऑलरेडी असते तखट पण पण एकेकांना कस सवय असतय त्यापेक्षा पण झणजण नाही आणि फ्राय हे जरा झंझणी यतच चांगलं लागते म्हणजे खायला परया चांगलं वाट
ती टेस्ट जाणवायला पाहिजे ना हा.
लाल तखट कस मग ते आपल्या शेवटी आवडीनुसार आहे म्हणजे घालू वाट घालायच ते लाल तिखट लाल तिखट घातले तरी काय चवीत असा काय फरक पडत नाही चव आपल्याला तीच राहते फक्त ती
तिखट असेल की?
भाकरी बरोबर पण लागते चपाती बरोबर पण लागते पण शक्यत म्हणजे मोकळ खण्यात जी मजा आहे ती म्हणजे करी हच्यावर खायला चांगलं वाटत नाही असंय असं आणि मग ते आपण त्याच कसय फ्राय करून राहिला जो स्टॉक असते त्याचा आपण कसय आपला रेग्युलरचा मटणाचा मसाला किंवा चिकनचा मसाला करून रस्ता पण त्या करू शकते म्हणजे त्या सोबत आपल्याला ते दोन्ही होते म्हणजे खायला पण होतय आणि प्यायला मग अ आपलं तेवढंच किंवा भातावर वगैरे किंवा प्यायसाठी किंवा जरी आपल्याला नको आपल्या जर घरात लहान पोर अस तर त्यांना ते पिवळ म्हणून पण द्याला आपल्याला चालते की पण आणि ते चांगलं कारण ते घट्ट असते सूप. एकदम कारण आपण कमी पानात शिजवलेलं असते त्यामुळ हा मसाला नाही त्यामुळे ते चांगलं लागते म्हणजे भारी वाटते फ्रायची डिश ही चांगलीच वाटते खायला करून बघ पाहिजे तर
बघते करून सांगते तुला फोन करून.
हो हो हो हो. चाल ते की सांग मला आठवणीन हा चालेल, चालेल. ओके, ओके हा हा हा.